हा बोला बोला
काही नाही तेच मग तिकडे जॉब वगैरे केला होता का काही
हा हा जॉब चालू होता
हा हा
हॅलो हा मध्येच कॉल हा काही नाही जॉब होता माझा सध्या सोडलंय मी हम्म
नाही तिकडे त्या साईड ला केला होता का कर्नाटकला असं विचारत
हो हो तिथेच होती जॉबला तिकडेच होती हा
मग तिथे पण काही बॅरियर आले असतील ना असं फ्रेंड्स बनवायला वगैरे असं
सगळ्या गोष्टी म्हणजे आपण तो की शून्या पासून सुरुवात होती माझी तिथे कारण की तिथे आपल्याकडचे लोक खूप कमी जातात आणि माझे तेव्हा आता कोणी शाळा कॉलेजचे कोणी मित्र नव्हते तिथे असं कोणी नातेवाईक पण नव्हते लांब लांब
हो हो हो काही म्हणजे संबंधच नाही एकटच सगळं करायचं
सगळे एकटच हो
पण कुठे काही हरवलं समजा काही सापडत नाही एरिया वगैरे तरी पण
आणि भाषा कोणी बोलायला नाही एकदम लग्न झाल्याला गेलं तर आजूबाजूला कोणी शेजार नव्हता सगळ्याच गोष्टी अशा दोन चार वर्षां झाली ती सेटल पण तरी त्रास व्हायचा असतो असं थोडासा
कोणी सांभाळ तिकडे तुम्ही
नाही मीच मी एकटीच मगते असं डे केअर ला वगैरे हे करून कधी तरी आईवडील यायचे पण म्हणजे खूप कमी ते आले तर काय पंधरा दिवस
हो हा म्हणजे भरपूर स्ट्रगल केलंय तुम्ही
हा हा बरोबर
हम्म पण स्ट्रगल असला पाहिजे पण मग तो चांगला असला पाहिजे असं मेमोरेबल असला पाहिजे एकदमच- काहीतरी स्ट्रगल असतो काही काही नसतो तसा नको म्हणजे कसं असतं सगळं आहे आहे तरी पण तो एक प्रकारचा स्ट्रगल असतो लेडीज ला का म्हणजे सगळं आता समजा सासू सासरेपणे घरात सगळं शिका पण तरी त्या बाहेर जाऊ शकत नाहीे किंवा जॉब करू शकत नाहीे आणि केला तरी त्यांना घरात सपोर्ट नाहीे असं पण स्ट्रगल आहे तो स्ट्रगल नको असं म वाटत तुमचा स्ट्रगल परवडला त्याची तुम्हाला आठवणी आहे समजा किंवा तुम्ही काहीतरी शिकल त्याच्या
शिकत गेली हा मेन म्हणजे कॉन्फिडन्स वाढत गेला शिकत गेली की एक तेने कसं घर सांभाळायचं किंवा कसं काय काय गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कशा करायच्या ब असं हा कारण की मदत कोणाची नसते ना ते आपल्यावर जबाबदारी पडली का आपण बरोबर करतो सगळ्या गोष्टी
पण त्या केसमध्ये ना पार्टनर चांगला पाहिजे म्हणजे तो साथ देणारा असला ना मग आपण काही पण अचिव करू शकतो काही पण कोणत्या पण परिस्थितीला सामना करू शकतो.
ते तर खूप महत्वाचं आहे बरोबर आहे
तिथे कमी असलं किंवा मग सगळं असून पण घरात तर काही नसलं सपोर्ट आधार मग त्या बाईचं आहे ना असं घरातल्या घरात खच्ची करून होतात तर मग ते डि डिप्रेशन मध्ये जात म्हणजे सगळं असतं पण मग ते मेंटॅलिटी आहे किंवा विचारस समाझा गावाकडची मग त्या बाईला विरोध होतो तिला पुढं जाऊ दिलं जात नाही त्यावेळेस गोष्ट खूप म्हणजे क्रिटिकल असते ते त्यावरतीची हम्म
नाही मला वाटतं बाईने स्वतःच्या पायावर राहणं खूप महत्त्वाचे आजच्या जग्याच ते म्हणजे कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा, आपण आपलं कमवलेलंन, आपण आपलं सगळं केलेलं, कधीही चांगलं.
हो ते त आहेच, आता माझं पण झालंय एज्युकेशन, एमबी ए झालंय माझं. पण मी असंच काही कारणासतव घरीये, मला असं खूप कधी कधी असं वाट यार आपण का बरं घरी थांबलो, आता मी माझा निर्णय मुलांसाठीचे. माझ्याकडे पण आहे, सगळं आहे, पण मग काही कारणास तव त्यांनी मला नाही म्हंटलंय, सांभाळायला मुलांना, कि मग मला डे केअर ला टाकायचं नाहीये म, सगळं असून म मी घरात सगळेय, पण म मी का डेकेअरला टाकू मुलांना.
बरबरे.
माज पण तीथ आडतय.
हम्म हम्म, पण काही दिवसांनी काय होत, मुलं मोठे होतात, जसे माझे झाले, म एक टाईम नंतर असं वाटतं अरे कोणासाठी, मग आपण घरात बसून काय करणारे. ते तर बाहेर चालल्या जातील, आता शिक्षणासाठी म्हणा किंवा काय, मग आप आपलं एकदम खालीपण आपण म्हणतो येत, मग त्यापे क्षा कमी का असे ना, काहीतरी जॉब चालू ठेवलेला कधी चांगला असतो, छोटा मोठा का असे ना, हा. तेवढं ह, नई नंतर उलट तेच म्हणतील, की तू कशाला घरात बसली.
हो.
जा बा काहीतरी कर, असं म्हणजे, आता माझे मुलेच म्हणतात की तू काय? कर तुला करायचाये तो जॉब असं, म्हणजे त्यांचंही म्हणणं बरोबर असतं, की कशाला आम्ही मॅनेज करू शक
हो, हो, म्हणजे तेव्हा तुम्ही केलाय लहानपणी, त म आता पण कर अस.
हो तेच त्यांचं म्हणणंय की, हो. तेव्हा मी ऍडजस्ट केलं, टायमिंग ऍडजस्ट केले होते मी पण, की चार वाजेपर्यंत घरी यायची, ते पर्यंत, शाळेतून अस, मग थोड्याश काही गोष्टी ऍडजस्ट केल्या, मी पण अशा. मग तेवढं थोडंस, हा.
तो राहू द्या हे काम, घरी आल्यावर करूया असं.
हो तेच, आणि कसं, म्हणजे पगार पाणी आपण कमी जास्त ठीके बा मुलं लहान असेपर्यंत, ऍडजस्ट करू असं, एकदमच घरात बस ण्यापेक्षा, कारण की बस घरात बसणारी बाई
हो.
की तू काय घरातच बसलेलीये असं, अस हो रिकामीचे ह. ते दिवसभर किती काम केले तरी, ते शून्य असतात असे, ह.
आपल्या कामाना व्हॅल्यूच नाहीये, किंवा त्याच हे नाही बा, त्यांना वाटतच नाही इथे काम करतीये, त्यांना काय वाटत स्त्रीच्या जीवनातेना ते आहेच, आणि तिने केलंच पाहिजे. त्याच्यामुळे ते गृहितच धरलं जात नाही, आणि तेच माणसाने समजाय कधीतरी कामात त्या बाईला मदत केली ना, त ते लगेच दिसतं आणि गृहित पण धरलं जातं.
बरोबरे, आणि तेच तुम्ही जॉब करून कराल, म्हणायला होतं, म्हणजे तुम्ही डोळ्या आड आपण म्हणतो ना. मग सगळे जण ऍडजस्ट करतात, बरबर की नाहीय बा घरात. आता हे करून घ्या, मुलं सुद्धा, मुलांनाही सवय लागते, सगळ्या गोष्टींची. हे करा बा आता, आई नाहीय घरात, आपण हे करायलच पाहिजे आपलं आपलं असं, ती थोडी सवय लागते.
ते आहे मी घेतलं होत डिसिजन, कारण माझा मुलगाय ना ऐकतच नव्हता. काही असं, म्हणजे अभ्यासात पण त्याला तेव्हा काही इंटरेस्ट नव्हता. आणि मुलगी लहान होती एकदम. मग म आता झालाय, तो पण गेलाय थोडा से थर्ड ला आणि ती आता झाली नर्सरीची. म म्हटलं आता थोडस सेटल झालीती मग बघू काहीतरी
बरोबर ये.
असं घरात बसणं पण मला पण ये मलाच उलटं आहे ना असं खूप डिप्रेशन येऊन जाते. यार आपण कपड घरी थांबलोय आपण आपले दोन पैसे हक्काचे कमवले पाहिजे. म्हणजे तेव्हा असं मागायची गरज नाही पडत ना. की नाही दे मला इकडे जायचंय तिकडे जायचंय प त्याच्यासाठी पण पैसे मागाव लागत आणि काही वेळेस नाही मिळाले का म ते हर्ट हून जात. मग त्याच्यासाठी करायचं तर आहेच.
मग आणि बाहेर पडलं तर आपल्या ओळखी वेगळ्या होतात परत आपल्याला तुला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो की नाही मी पण काही ते करते व बाहेर जाऊन असं त्या गोष्टी असतात सगळे
ह् म्हणजे डिपेंडन्सी कमी होऊन जाती परत आपलं डोकं पण चालतं चांगल्या गोष्टीकडे वळतं आणि घरात राऊंड राऊंड जॉईंट फॅमिली वघत एकदम मग तेच तेच तेच यांनी असं केलं असं बोललं ते चालू असतं बायकांच्या डोक्यात तर आणि त्या मनातल्या मनात आणि कसं असतं कोणाला सांगू पण नाही शकत माहेरी पण नाही सांगू शकत किंवा मैत्रिणी पण खूप जवळचीच असली तरच तिला सांगता येतं. नाही तर मग कोणालाच नाही सांगत मग त्या बिचार्या त्या मधल्यामध्येच होतात मग मुलांमध्येच काही तो आनंद भेटतो तो भेटतो
ह पण तेच आहे ना मी म्हटलं की एकदम मुलं मोठे आले त्यांना त्यांचं आयुष्य आहे मग आपण त्यांच्यासाठी एवढं सॅक्रिफाईस करून का उपयोगाच म्हणजे मग आपल्याला पुढे काय ना हो
आणि आजकालचा जमाना तसाच आहे कि मुलांना ना नाही म्हणजे आताच्या जनरेशनला काही किंमत नाही एवढी तेव्हा अजून हे मुलं मोठं झाल्यावर काय होणार त्यांना तर काही त्यांचं आता पण छोटे छोटे मुलं आहे ना त्यांच पहिले बघतात म्हणजे दोन भाऊ बहिणी ना तर मग मोठ्याला असं वाटतं मग मी का बरे याच्यासाठी करू आता ते हे नाही बघत की आई वडील आपल्यासाठी करतच असत पण त्यां माइंड मध्ये ते नाहीत का नाही मग मी कार असं याच्यासाठी करू मी कार कॉम्प्रोमाइज करू असं आत्ताच त्यांना ते जाणवतं
हम्म आणि आपण जितका आईवडिलांचा विचार करतो तितकी ही पिढी नाहीयेत आपण अस दुखवायचं नाही अजून पण किंवा काय हे आ तोंडावर बोलणार आहे की नाही तुमचं चुकलं तुम्ही हे असं
हां हां ते तर आहेच आणि ते ना त्यांच्या करंट लाईफ ला व्हॅल्यू
हो हो हो हो ते आहेत
असं अडकून नाही बसणार की आपण कसं आहे काही गोष्टींमुळे अडकलो किंवा कुठे थांबलोय कोणासाठी तरी तसं ते नाही थांबणार त्यांना जे करायचंना ते करते आणि आपण पण त्यांना तसच बनवत तो आजकाल
य हम
कि नाही तुम्ही तुमच पुढं गेले पाहिजेॉमप ट्यूशन आहे ना तेवढी बाहेर
हो ते तर आहे
म्हणजे छोट्या मुलांना शाळेत पण स्ट्रगल आहे आजकाल आपलं म्हणजे काय होतं कॉम्प्युटर तश नाही आणि मग आपल्याला पण त्यांच्याकडून अपेक्षा असते की नाही नाही आपल्या मुलाला पण आलं पाहिजे. त्यां पण केलं पाहिजे आपण पण त्यांना त्या कॉमपिटिशन म म्हणजे भाग पडतो जाण्यासाठी
बरोबर.
मग त्याच्यामुळे त्यांना थोडंस प्रेशर येतच असेल.
हो तेच ना
आणि काही कुटुंबांमध्ये मुलांना खेळूच दिले जात नाही. खेळाय म्हणजे खेळ खेळायला जायचंच नाही. किंवा नुसता अभ्यास करायचा घरी आल्यावर पण
हम्म हो.
त्याच्यासाठी पण माझा थोडा विरोध आहे मी माझ्या मुलांना कंपल्सरी दोन तास हायना खेळायला लावतेच संध्याकाळी.
हो आपल्याला माहिती ना की नुसता अभ्यास करून नाही पूर्ण आपण म्हणतो की ओवर्ह ऑल पर्सनलिटी डेव्हप होयला पाहिजे त्यांची. हो बरोबर आहेन.
म्हणजे भरपूर मुलं अशे असतात ज्यांना पुस्तकी नॉलेज असतं खूप परत म्हणजे अभ्यासात खूप हुशार असत पण मग ते अस. हेवा वरनानामध्ये खूप कच्चे असतात त्यांना कोणी पण बाहेर वेड्यात काढून जाईल. तर त्यांना ते कळणार नाही.
चालणार नाही बरोबर आहे.
किंवा एकाा दिवस तर तुम्ही जरना सांगितले ना दुकानात जाऊन घेऊन ये तर ते त्या तुम्ही म्हंटलं ना त्या दुकानाच तिथेच जातील तिथून रिटर्न घरी येतील नाही भेटला तर तेच एखादा
पण हो
तेच एखादा चॅप्टर मुलगा असला किंवा मराठी मीडियमचा जरी असला ना तू म्हणाली त्यांना भेटली ना मी पुढच्या दुकानात जातो तिकडून आनंद देतो. पण त्याच्या त्याच्या लोकत काय राहील ते नेहमी मम्मीला आणून देईल
बरोबर आहे.
त्याच एखाद्या मुल क कंंटाळवाना असला ना त्याला असं इंटरेस्ट रसच नाही त्या गोष्टी म ह्या दुकानात जाऊन मी घेऊन होतो. हो तिथे जाईल नाही भेटलं घरी निघून येईल. असे पण आहेत.
हो. चाल मग चला छान वाटलं तुमच्याशी बोलून हो हो चाल बाय, बाय.